हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो हॅलो
आवाज येतोय का
एकच मिनट हो कसं काय याय लागलंय बरं आहे का
कावाज येतोय
हॅलो आता येतोय का माझा आवाज हा बोला की हा तस इंटरनेट कनेक्शन होत नाही
हा मग काय करत आहे
काय ना बघा आहे हॉस्पिटल मध्ये बसलोय अजून ओपडीत हा ओपीडी अजून चालूय
काय काम कर ता तुम्ही
ह नर्सिंग स्टाफच काम करते
कुठल्या हॉस्पिटलमध्ये हो
इचलकरंजी मध्ये आहे ते नाईकवडे हॉस्पिटल म्हणून हाय हम्म हा
बाकी मग पेशंट्स किती आहेत
पेशंट आहेत की
किती
हा एकच मिनिट मामा मावशी कुटायत शोभा मावशी ओ येताना निरमा घेऊन या वरती हॅलो.
हा बोला की, हॉस्पिटल मध्ये आहे हो पेशंट होय होय अर्थच आहे. हा मग तिथ आहे.
डेली किती पेशंट्स येतात?
डेली असतात भरपूर असतात. असं काही नाही. फॉलोअपचे परत अस असतात की.
हं हं ठीक आहे ठीक आहे बाकी
बाकी निवांत आहे बघा. तुमचं कस काय चालू आहे?
मस्त मजेत एकदम चिल.
हम्म हम् हम्म हम चहा नाष्टा वगैरे
अ झाला तुमचा
हो करूनच आले.
काय खातीस?
चहा घेऊन आलोय. उपवास आहे ना.
हो उपवासाच काही खाल्ली नाही का तू?
नाही नाही. नाही खात फक्त चहा घेऊन येतोय. डबा वगैरे घेऊन आलो तर आलो नाही तर नाही उपवासाच्या दिवशी नाही असं शक्यतो जास्त करून नाही घेऊन येत.
मग किती ते किती असतय तुझं ड्युटी?
आठ ते चार असत्या कायमची मॉर्निंग मॉर्निंग ड्युटी असत्या. इव्हनिंगला स्टाफ होय, इव्हनिंगला स्टाफ फिक्स आहे. हा नाईट ला पण फिक्स आहे.
आमच्या इथं शिफ्ट चेंज असतात. भारी आहे मग, आमच्या नर्सिंग स्टाफला पाठवू का तुमच्या इथे?
हा पाठवाकी व्हेकन्सी असली ना सांगतो की तुम्हाला.
हो हो चालेल चालेल बाकी काय हो आणि काय.
काही नाही बघा निवांत आहे.
निवांत.
हम्म!
हम्म हम्म सकाळी किती नर्स असतात?
सकाळची मी एकटीच टा म्हणजे सिस्टर एकटीच असते.
हम्म!
आठला मग ब्रदर नऊ वाजता येतात.
हम् हम!
मग नऊ नंतर मग नऊ नंतर आणि दोनच स्टाप आहेत. त्या लेडीज आहेत. त्या दोघी येतात, मी एकटेच असते आठला.
हम, हम!
म्हणजे नाईटच्या स्टापला सोडायसाठी मी लवकर येते ना!
हम, हम!
हम्म!
बाकी मग कुठलीयेस तू?
मी इथलीच आहे इचलकरंजी मधली.
हो! बर, बाकी
बाकी निवांत.
इचलकरंजी मध्ये कुठे राहतेस? माझे भरपूर फ्रेंड्स आहेत इचलकरंजी मध्ये.
हा हा हां! मी इचलकरंजी मध्ये आपलं कबनूर मध्ये राहतोय.
हो का, हम्म हम्म! आणि काय डेली किती ऑपरेशन्स होतात? हॅलो!